हॅलो
हॅलो येतो का आवाज माझा
हो येतोय येतोय
आ काय म्हणता कश्या आहात हू तर काय हा एकट मग तेच मगाशी आपण बोलत होतो ना ते
हो हो हो ते मला ते करटुर पिका बद्दल माहिती सांगता का काही
परटुली ही पावसाळ्यातच येते मोस्टली तुम्ही तुमच्या इथे पण लावू शक ता तर स्पेसिफिक त्याची काय खूपअशी केअर वगैरे हा बी असत हो हो बी असत तुम्ही कदाचित ऑनलाईन ऑनलाईन सर्च हा तसच असतं कारल्यासारखंच असतं पण ते छोटे असतात तसे गोल गोल आणि आतमध्ये बी पण तसंच असतं थोडंफार कारल्यासारखंच तस
तुम्ही खाल्लेली का मोस्टली त्याची भाजी वगैरे
हो हो हो हो खूप छान होते नुसती कांदा मिरची ओल खोबऱ्यावर करायची खूप छान होते
हो हो हो ना
हा म्हणजे तांदळाच्या भाकरी सोबत तर खूपच सुंदर लागते म्हणजे अशी
अच्छा तुम्ही खाता का तांदळाची भाकरी वगैरे
हो आमच्याकडे तेच हाय ना तांदळाची भाकरी जास्त आमच्याकडे आमच्या साईडला तांदळाची भाकरच जास्त बनवली जाते हे ज्वारी बाजरी नाचणी बाजरी हा बरोबर
हो
पण मी बनवते या तिनी भाकऱ्या बनवते ज्वारी बाजरी नाचणीच्या पण म्हणलं सगळेच धान्य पोटात जायला पाहिजेत ना म आम्ही बनवतो घरीच असं आहे
आणि तुमच्या इकडे ज्वारी नाचणी वगैरे सर्व मिळत असल
हा मिळत मिळत हो हो सगळं मिळत हो हो आमच्याकडे तांदळाच्या पीठाचे घावणे सुद्धा करतात घावणे सुुद्धा करतात हा कांदा टाकून नाही कांदा टाकून नाय. कांद्याने ते का काईल असते ती तव्यासारखी त्याला कांद्याने तेल लावायच म्हणजे पहिला करायची लोक कांद्याने तेल लावायचे. आणि त्याच्यावरती तांदळाच पातळ पीठ केलेल असत पाणी टाकून. तो त्याच्यामध्ये ओतून द्यायच. खूप सुंदर असे पातळ अस घावणे होतात मऊ मऊ असे अस.
ते पाणी गरम टाकता का तुम्ही?
नाय नाय, ते भाकरीसाठी ते भाकरीला आम्ही पीठ उकडून घेतो तांदळाच पीठ. ताप उकळायला लागल ना, कि त्याच्यामध्ये पीठ टाकायच आणि चांगल ढवळून घ्यायच अस मिक्स करून घ्यायच.
अच्छा अच्छा
आणि काही काही लोक अस ओत गरम पाणी ओतून पण करतात. पण उकड घेतल्यामुळे भाकरी त खूप वेळ अशी नरम राहते, सॉफ्ट राहतेे. हां पाणी ओतून जर केल गरम पाणी तर ती थोडी लगेच कडक होते. थोड्या वेळाने तशी सॉफ्ट नाही रहात. त्याच्यामुळे मग आमच्याकडे मोस्टली सगळे पाणी हेच उकळून म्हणजे उकड करूनच करतात सगळे.
हो हो आणि ते मीठ वगैरे ते उकळीच्या पाण्यातच टाकता का?
टाकायच हो हो हो हो हो हो.
अच्छा, बाकी नाही काय मिक्स करत ना ते तेल वगैरे काही नाही ना.
काहीच नाही काहीच नाही काहीच नाही ते कधी करतो आम्ही. ते कधी करतो सांगते ऐका, ते आम्ही मोदक करतो ना तांदळाचे मोदक, उकडीचे मोदक करतात ना आमच्याकडे. मोदक हा हा तेव्हा ही प्रोसेस असते तेव्हा. तेव्हा हे कर. तुम्ही आता ऑनलाईन रेसिपी बघत असाल ना? म तेव्हा ही प्रोसेस करतात ऍक्च्युली कोण तेल टाकत, कोण तूप टाकत. त म्हणजे छान गावठीच छान टाकतात छान. तेव्हा ते करता करता.
आमच्या इकडे मोस्टली उन्हाळ्यामध्ये तांदळाची पापडी बनवता बघा.
हां हां हां
त्याच्यासाठी ते एक गरम पाणी वगैरे त्याच्यामध्ये जिरे किंवा तीळ वगैरे टाकता. ते पिट तळलेल असत.
हां हां हां ते वाफवून करतात बरोबर वाफवून करतात बरोबर. हां हां.
आम्ही ते पापड बनवतो ते अस भाकरी नाही बनवले कधी आमच्या इकडे.
हां हां हां
हो मग ते अस प्रत्येक सणाला काम येतात ना पापड वगैरे.
आमच्याकडे त्या फेण्या तशा फेण्या बनवतात. तांदळाच्या फेण्या ते आमच्याकडे होळीला लागतात ठेवायला. होळीला आमच्या इथे नैवेद्यासाठी हा ते लागतात मग ते कलर कलर चे बनवतात. खायचे कलर टा ह टाकून कलर म्हणजे मला एवढी आयडिया नाही मी म्हणजे मी कधी बनवल नाहीये. पण ते असच तुम्ही बोलतात ना वाफवून पातळ पीठ करतात.
अच्छा अच्छा!
पाण्यामध्ये वाफून झालं की पाण्यात थंड पाण्यात ठेवायच आणि सुरी सुईने काढत तसं साईड ने तस, तस.
हे आम्ही अस गो पापड बनवतो मशीन मध्ये छोटे छोटे लाट्या ठेवून.
ओके ओके हा. आमच्याकडे हा आमच्या इथे पण बनवतात. तांदळाचे पापड आमच्यात साईड ला पण ना, हो हो तांदळाचे पापड बनवतात.
हो, ते होळीला वगैरे तुम्ही बोलले ते आमच्या
ते पयेण्या नाही का, ओके.
आमच्याकडे होळीला, पुरणपोळी असते.
हो पुरणपोळी असते आमच्याकडे, तेव्हाच आम्ही पुरणपोळी जास्त म्हणजे प्रत्येक घरो घरी पुरण पो पोळी बनवलीच जाते, म्हणजे ते होळीच्या दिवशी. पण तुम्ही, गव्हाच्या बनवत असाल ना, गव्हाच्या पिठाच्या आुमच्याकडे हा, आमच्याकडे मैद्याच्या बनवतात.
हो कि? होत. आमच्याकडे गव्हाचा हा गव्हाच्या पिठाच्याबनवतो.
ह
त्याच्याकडे हा पोह्या आणि पोह्याचे सुद्धा बनवतात, आमच्याकडे पापड.
पोह्यांचे?
हो, हो. पोह्यांचे सुद्धा बनवतात. पोहे, आपले जाड पोहे सतना नवीनवाले, ते हा दळून आणचे चक्कीतून.
हो हो.
हा. बारीक हा, दळूण आणायचे मग तेच पापडखार वगैरे तिखट, मीठ सगळं मिक्स करून सेम हे तुम्ही तांदळाचे कसे बनवता? हा हा. हा बाकी पुढती सेम प्रोसेस तुम्ही तांदळचे करता का तुमच्याकडे बाकी सेम तशीचय हा, पोहायची फक्त ते पोहे भ तांदळा भिजत व्हायला लागतं ना, काहीतरी दीड का दोन दिवस काहीतरी.
पोहा पण भिजत टाकता का ते दोन दिवस?
नाही नाही नाही पोहे नाही, पोहे डायरेक्ट दळून आणायचे. पण तांदळाचे करायला तुम्ही. भिजत नाही टाकत का तांदूळ?
हो. म्हणजे अस पाण्यामधून थोड वेळ धुवून आणि ती सुकवतो फॅन खाली, उनात पण नाही टाकते सुकवत टाकतो, फॅन खाली.
हा हा हा.
गिरणीतून दळून आणतो, मग ते पीठ तस बनवतात.
आमच्या इथे म्हणजे, दीड दिवस तरी तांदूळ पाण्यात भिजत ठेवायचे. आणि मग ते चांगले उन्हामध्ये ते वाळवायचे कडकडीत असे, आणि मग दळून आणायचे हा. मग त्याचे, मग त्याचे पापड बनवायचे. आता आणि थोडा चिकट पणा येतो ना पिठाला असा. म्हणून मग तेव्हा त श करायच हा.
अच्छा ते आमच्या हिकडं नागलीचे पण बनवतात पापडी
ओके,
तू तुमच्याकडे पण बनवता का? ते सेम प्रोसेस आहे याच्यासारखे तांदळाचे बनवतो तसेच, म नागली एक दिवस अशी
ह
पाण्यामध्ये धुवून, ओल्या कपड्यामध्ये शी दडपून वगैरे नाही का ठेवतो आपण पनीर वगैरे कसं ठेवतो दडपून, तस नागळी पण ठेवतो.
ओके, ह हां
हो, म ते असं सुकून गिरणीतून दळून आणतो, मग ते असं अ अ ज्याच्यामध्ये जो पातळ कपडा अस तो ना ते पीठ अस गाळतो, आणि तो वरती कोंडा आलेला अस- तो ना ते नागलेला श रट असते ना नागलेली
हा हा बर
मग तो कोंडा काढून घेतो, नाही तर ते पापड्याशा जास्त ब्लॅक येत्या
येतात हा बरोबर, हा म्हणजे ते तुम्ही त्याची वरच साल काढून टाकता
हो ते दळून आणल्यानंतर कोंडा वगैरे काढतो तो
ओके हम्म
ट्राय करा तुम्ही पण छान येतात
ट्राय करीण मी, पण बघुया. मी तेव्हा कस माझ्या मुलासाठी नाचणीसत्व बनवतात ना तस बणवायची थोडस आपलं भिजून त्याला मोड आणून मग ते सुकवायचं. आणि मग मिक्सर ला घरीच दळायचं आणि मग ते चाळून हा तस ते मुलाच हा करायच
हा ते चाळून पण बऱ्यापैकी कोंडा जात असेल ना? त्यात हो छोट्या मुलांना हो मग ते अस ती कापड असले का मम एकदम पूर्ण कोंडा साईडलाच पडतो तो.
पडतो हो हो हो मुलांना कस खीर करून द्यायची हा मुलांना खीर करून द्यायची दुधामध्ये शिजवून अशी छान म्हणजे खातात मुलं, हा मुलां मुलासाठी चांगलं अस- हा छोट्या मुलांना आपलं हा हा छोट्या मुलांसाठी म्हणजे तेे ते ता अ आठ नऊ महिन्याचे असतात ते
तो पण मग दुधामध्ये नई बनवते
ओके ह चांगली दुधामध्ये बनत मुलाना पौष्टिक ना जरा ते हा हम्म हम्म चांगल मुलांच्या हाड वगैरे मजबूत होतात चांगली तेव्हा मी द्यायची तेव्हा हं केलो
अच्छा
तुमच्याकडे पाऊस आहे की नाही आता?
हो सध्या तरी चालू आहे पाऊस.
हा
तुमच्याकडे?
आमच्याकडे पूर वगैरे येऊन गेला. तुमच्याकडे पूर आला होता की नाही?
अरे बापरे! हो नाशिक मध्ये आला होता. हो तेव्हा पूर आला होता. आमच्याकडे असं ओळ, चाऱ्या वगैरे असत म- त्याला खूप पाणी येतं पाऊस पडल्यावर. हो ठीके. चला. बाय...
चालत बाय बाय बाय...
हो